हा बहिणी काय करायलायसं बरायचा?
हाय हाय बरं हाय. तुम्ही बर आहे?
आहेय की. काय म्हणताय मग तब्येत कसे आहे? पाणी प्यायला बघा.
ब हा हा.
आहे मस्त आहे मस्त. चहा पिला? घरचे तेन सगळे व्यवस्थित आहेत बघा
हा हा.
हा. आणि काय मग. तुमचा चहा तेन आवरला की नाही?
चहा झाला बघा हा हा.
कॉलेज कसं आता तेरा तारखेपर्यंत एक्झाम होती आमची.
हा-हा.
मग ते कसं झालं सहा-सहा आणि दहा तारखेला दोन पेपर होतेत कि नय, तेव्हा पाऊस लय पडला हो पाऊस पडल्यामुळ मग हे झालं, पुढं गेलं ते. मग ती-ती परीक्षा आता तेवीस आणि सत्तावीस ला ये.
अच्छा.
हम्म.
हं-हं.
असं झालं.
हम्म ह्म, आनखिन काय चाललंय?
आन बारा ऑगस्ट पर्यंत मग वाई-वाई.
हा-हा.
चार तारखेला चालू होणार, बारा ऑगस्ट ला संपणार. असं सगळं होणार. मग आणि आरुष काय म्हणतोय?
आरुष हाय खेळायलाय बघा.
हं, त्याचा बड्डे आला नाही?
बोल बड्डे आला. दोन-तीन दिवसांनं हाय बड्डे.
काय कपडे-बिपडे खरेदी केला की नई मग?
हा, करायचेत आता.
हा, मग प्लॅनिंग बड्डेच कसं काय-काय?
आता प्लॅनिंग उद्या. अं होय, नक्की बोलवणार की. बोलव्यास कि. हा हा. तर उद्या प्लॅनिंग करायचं कसं काय, दोन दिवसात?
व्हय करायलाच पाहिजे लवकर. आज म आज कपडे-बिपडे आणशीला का नाई? येतो-येतो-येतो घ्या.
हा-हा-हा.
हां.
आनखी काय चालय?
काय-नाय बघा कंटाळून गेलाय, पार जीव.
हा-हा.
नुसता अभ्यास नंतर झोपायचं, उठायचं, फिरायला एक जातोय थोडं कवा-कवा तर.
हं हा.
कधी तरच खरं
हा-हा-हा.
होय, वातावरण पण चेंज व्हायले. तुमची तब्येत आहे न व्हय व्यवस्थित?
आहे-आहे, व्यवस्थित आहे.
वहिनी तुमचं सिजर झालेलं ना? होय, आहे बघा व्यवस्थित हे. सिजर झालेय ना?
होयं.
ह्म ह्म. आहे रे, व्यवस्थित म ते आता.
अं आहे, काय तक्रार नाय आहे व्यवस्थित आहे आता.
बर बर वजन किती? कमी झाले तरी-
पहिले थोडे दिवस त्रास झाला पण आता काही नाही आहे व्यवस्थित आहे. आता-
हम् -हम- हम हम-
वजन अ वा होतो आता कमी आलंय थोडंफार कमी आलंय.
बरं -बर आणि थायरॉइडचा प्रॉब्लेम कमी झाला ना?
हा तो पण बऱ्यापैकी झालाय.
चेक करून आणत जावा सहा महिन्यात न एकदा- ते कस काय कधी पण स्पाईक होतय. हो-
होय- होय करायचं करायचं-
होय तुमच्या मामाने काय? आयुर्वेदिक दिलेलीत ना-
होय होय घेते ते पण आहे, चालु.
मग त्याला काय फॉलो म्हणजे डायट वगैरे काय? दिली नव्हती.
अ डाएटच चालू आहे की, बाहेरचे काय जंक फूडस खायच स्नॅक ऑइली काय खायच नाही आहेा घरचं साधं जेवण.
हम्म हम्म हम् चांगला आहे घ्या मग- मग ते ऍक्शन औषधाचे ऍक्शन दाखवायला डाएट प्लॅन असायलाच लागतोय ओ-
होय मग मला सांगितले होते बाहेरच काय- खायच नाही जंक फूड तेन काही खायच नाही मग काय खात नाही आहे बरोबर आहे. हम-
तुम्हाला त्रास व्हायचा कमी झालाय पहिला कसं धापतेन लागत होता.
होय होय होय पन्नास टक्के तरी कमी झालाय पण आता एवढा काही वाटत नाही.
बरं बर-
हम हम हम-
अजून काय? म्हणताय मग कुठे व्यायाम तेन कर करताय की नाही काय? नाही बन- केला सगळं-
व्यायाम चालू असते सकाळच असते चालू. घरच्या कामातन वेळ भेटत नाही त्याच्यामुळ सकाळी चालू असतं.
हा हा हा सकाळी तरी किती मिनिटं करताय सगळ्यात तासभर.
नाही तासभर काही वेळ भेटत नाही एक तीस मिनिट अर्धा तास- जास्तीत जास्त त्याच्या पुढं काय बाळ उठलेल असत ना त्याच्यामुळे - करत नाही हा-
अजून मम्मीनं त्येनं सगळी बरे आहेत.
आहेत, आहेत तिकडचे-
आहेत आहेत सगळे बरे सगळी बरी आहेत बघा-
हा हा-
पूजा वहिनी सर्वज्ञ त्यांनी काय आलतीत का नाही.
अ आलत्या परवा येऊन गेलेत हा -
बर -बर- आहेत त्यांनी सगळे व्यवस्थित मी काय कोणाला कॉलच कराय नाही हो - परीक्षा असल्यामुळं- मी काय कॉल तेंन कोणाला केलं नाही परीक्षा असल्यामुळं-
हा हा हा ते तुमच हाताच बर वटतंय का?
हाताच जरा आता जरा- ते वातावरण चेंज मुळ त्रास व्हायला लागलाय.
हा हा
हम् तेच जरा गाडी ते चालवताना ब्रेक ते दाबताना दुखायला लागलं हो.
हा ते आता थंडी मुळे होणार तसं -
होय हे कसं वातावरण एकदा पाऊस पडतोय, एकदा कडक होऊनच पाय पडायला लागलंय. लईच बदलालय वातावरण.
होय होय
असं झालंय.
हा हा
त्यामुळे.
बघून बघा दाखवून घ्या ते.
ते आता दाखवायला बघू त्यांनी दीड वर्षान प्लेट काढायची म्हणून सांगितल्यात.
हां हां
खरं बघू आता. सप्टेंबरमध्ये मला तर काढायचं नाही कारण पावसाळा चालूच असतो. य आणि नंतर लगेच येतोय हिवाळा. टाके एक का घालाय घालायला लागतात ना परत.
हा हा
ते टाक्क लंय दुखत्या दो हिवाळ्यात ते न डायरेक्ट मी म्हणाल उन्हाळ्यात- तस हे करायच पुढच्या वर्षी त्यांना एकदा भेटून यायला. पाहिजे डॉक्टरांना एवढंच.
होय होय होय
बरोबर एक वर्ष झाला की नाही भेटून येतो काय म्हणतात. माझं मत सांगतो त्यांना असं असं हाय. जर ठेव म्हणले- ठेवायचं नाही म्हणले तर मग काढायचं काय ऑप्शन नाही.
होय
मग विश्रांती घ्यायची मग काय करणार. सर आता इंटर्नशिपला होय. इंटर्नशिप ला क नाही कॉलेज चुकून चालत नाही. कॉलेज काय नसते. तर ड्युटी असतात नाही तिथं - पिंगण करायला लागते. दररोज जायलाच लागते कंपल्सरी काय पण होऊ दे. जर तुमच लीगल- कारण असेल तर आणि तरच तुम्ही हे करा चुकवायचं. ण जन्यन
ऐकच नाही काय
हा नाहीतर मग नाही, त्यांना हे द्यायला लागते लिव द्यायला लागते. तर आणी तर ते चुकवून मला देतात. नाहीत नाही चुकवत चुकवायचं म्हणतात. मग हे जेन्युन रिझन आहे सोडा हे सांगू शकतोय मी ताकदन घातल्यात म्हणून, मग काय दहा दिवस सुट्टी घेतली तरी चालते. दहा पंधरा दिवस. टाकं काढून आणलं की आणि जायचं मग.
हा हा हा
असं करायचंय. बघू आता काय सगळं डॉक्टरवर आहे आता. डॉक्टर काय सांगतोय त्याच्यावर बघा.
होय हम्म
होयं
तुमच्या बाबांची त तब्येत कशी आहे
आहे बघां मस्तं आहे
अं त्यांच्या पाठीचं दुःख होतं तरं ते कमी झालं कायं
होयं होयं कम्यांला की
ते हां हां
व्यवस्थित आहेतं
हे
तुमचं ते कायं पाठीतलं दुकायचं कमी आलं की नाहीं मंग
हां हांय कमी आलेय
आंता सगळं व्यवस्थित आहे पिरियड्स वगैरें व्यवस्थित व्हांयला लागतं
होयं होयं व्यवस्थित व्हांयला लागलेत
पांच दिवसांची सायकल नां हे तीनं
नाहीं नाहीं सहा ते सात
हां पहिला वहिला जातंय थोडां एवढं
होयं होयं
पणं कसं तुम्हीं जरां पिरियड्स मध्यें की नाहीं असं एकदंम हेल्दी खांयला पाहिजे दुसरी गोष्टं ते क्रेवि्हंग होतं पणं ब्लडिंग एवढं होऊं नये सात सहा ते सात कारणं नंतर कसं होणारं ते पूर्ण दोन दिवसांवर तीनं दिवसांवर येते हो नंतर नंतर म्हणजे पस्तीस पस्तीस झालं की नाहीं वयं त्यांच्यानंतर तुमचं दोन किंवा तीनं वरंस येऊंन थांबते म्हणे जास्तं ब्लडिंग होतं नाहीं व्यवस्थित पांच दिवसं तरी व्हांयला पाहिजे तीन ते पांच नॉर्मल आहे सोंडा
हां हां हम्मं
आंत्ता कसं ते ब्लिडिंग जास्तं होऊं नये म्हणूंन की नाहीं अं हे खांयाचं गुंळ शेंगा खायचं हेल्दी खायचं जेवणं भाकरी चपांती वरणं चंपक जास्तं तिखंट नाहीं जास्तं स्पायसी नाहीं असं करायचं
होयं खाते की
सायकलंमध्यें कायं परिणाम दाखवणारं नाहीं
हां
व्यवस्थित होणारं ल पणं ब्लिडिंग होऊंन चालतं नाहीं नंतर मंग त्यांचा परिणांम होतो एवढांच
होयं होयं
मी परीक्षेला सत्तावीस तारखेला पेपर होते आणि सव्वीस तारखेला मलां पिरियडस आलेले सव्वीस नाहीं पंचवीस लां.
हां हां,
मंग अभ्यास तरं करांयचा होतां, ती गोळी खाल्ल्यांवर मलां एवढं भयांनक ब्लिडिंग झालं पोटांत दुखायचं कमी होऊं दे म्हणूंन, मेफटांलची गोळी खांल्ली आणि खरं होयं दुखायचं कमी आलं की म्हणूंन तरं अभ्यास झालां पणं हे झालं. की लईस ब्लडिंग झालं हो पेपरला. तरी पाच किती चार दिवस मला होत होत. चार दिवस हेवी ब्लडिंग होत. पाचव्या दिवशी पण झालं, सहाव्या दिवशी पण झालंच. असं झालं. परीक्षा परीक्षा पण चालू होती, त्यात. असं झालं. काय आता ते लैच हेक्टिक होतं सोडं चक्करच काय माराल ती पेपरला कंटाळा यायला लाग मुलीला झोप याय लागलेली पण काय करायच नाईलाज शेवटच पेपर आहे.
व्हय,
होय. तेच दहा मिनट झाले काय हो, हॅलो,
आईकली,
हा,